एक, चार, तीन, पाच मिन्, आं. मी आता दोन-दोन, तीन-तीन मिनटाचेच करायलेय. स्वातीचे टाकून. हां, मराठीत. मराठीत धारा लयच.
कितीक बाया नाई
नई ए, कार्या बोनतीन. का ऊन? फोन करायचू काय म्हण? कोण फोन करीन काय? आ त्यांना पण गरज असणं. तेवढेच येत्यान बाई थोटे फार. म, शंभर रुपये दह्याला सांबरले तरी. ती कशी व्हतीन म?
कोणाचे शंभर रुपये पडेल, राहूद्या बर आत तुम्ही?
कोणी नई देत वेळेवर.
त्यांच काय करा? इथं सही घ्या, इथं नाव लिहा, म्हणजे मान कळन म कोणाचय ते? भरा नं.
लांब जावा शिकवायला. हम्, तेच्या आदी सॅम यात वीटा कोनाचं नई. अम् काय ना आणि, राधा बाई. पूर्ण नाव लिहायच की नुसत राधा लिहायच. तेवढा ग्लास उचलून मराचीच कामय
लावून दे म्हणे. काही लावाचन पाऊस पडल्या शिवाय नई लावाचं. रिकामी काम नई कराचे. ते हे घेतलं
मग का? आता दोन हजार रुपयाला पेशीये. कुट भेटन बरं आपल्याला? येऊन घ्यायचे न बाया घरच्या साठी त तरी? अशी तेवीशे रुपयालाये. अन पर माया बॅग मधे तीनशे रुपये वाचव बर
जी कोणती आणेल कानी चार. हम्. ये पेन देन मला. कुटाय पेन. दादा पेन देन कोणता ग माका हा. स्टॉप.
चालत भाऊ तू बी बस तु भाऊ अभ्यासाला.
दहा हजार रुपयाला दोन रुपये टाकेन किती पैशे येतील. समजा. दोनशे रुपये ना पाचवानची बे पंची दहा दहा हजार रुपये व्याजाच चाल हो. हजार रुपये. दोन हजार रुपये व्याज लिही तेवढ. बारा हजार.
ये कॉल एंड कर किती वेळ झाला? चार मिनट झाले चार पाच